संपूर्ण डाश दाखवत होती. म्हणजे माझं अ, तुला केलेलं आहे मी अगोदर
मंग ते असंच होऊ लागलं, परत रिट्राय करावं लागत त्याला मग
हाव का?
काय करु राहिल्या?
हम्म खावू दे आता गोड शेव.
आण्णान तुमी कुठ गेलत्या?
कारद पुऱ्याला.
पोरगी दोन, चार आवाज देत होती अण्णा, अण्णा पाहू राहिल पुढं. आत्ता पहिल्यांदा गेट मध्ये घुसाशे पहिले.
हाव का?
हां.
मागून असान आल मग.
तिची फोटो काढून आली मी गच्चीहून, तिकडून अर्चनाच्यान ती देत होती आवाज अण्णा, अण्णा.
हा का?
हम्म
हम्म म्म पायल असलं मग. चालतं परत गेलती के. वाय. सी करायचं राहिलं ना.
झालं का मग?
आता ते को शाती म्हणते नाव काढून टाकायचं म्हणते मला, गटातून.
कोणत्या?
कोनशा मम्मी.
काढा ना मग माकड काय त्याज्यात.
तुमच्याकडे ते इन ऍक्टिव्ह करून ये सांगितलं का येताना.
हाव का?
त्याचा काय घोळ चालू झाल
काढून टाकायचं.
ती म्हणती बाहेरची लोक येऊन बोलाता गटामधी कसं काय झाल
कोणते बाहेरच?
काय माहिती तुमचा काय व्यवहार चालला होता समजलं नाही मला.
कधी दे?
पहिल्यादां झालं होत त्यांचं बोलणं दोघी जण बोलत हो काशा मामी आणि त्या बोलत होत्या दोघी जणी
झालं का त्यांचा गटाचं काम मेलवी असतय
आता वईेत काही आता काय गोंडळासने कळत नाही त्यांचं कायन काळनीचं
ते होय, बापरे गेला फॅनच गेला आता
खस काय?
दोरीचं तुटली तर फॅन मध्ये हाय
हम्म काम आज आलं
हा, तुटला मग, हा
काय म्हणात म्हणलं कळत बाई
चालू आहं त्यांचं काय चालू पैशाचं त्यामुळे म्हणते त्या मला पैसे लागू राहिलेले. दुरीचं घुसली वो ती फ्यान मध्ये डायरेक्ट
आता आहे ना भरल्यास आता भेटा ना तेणा मग
काय चालू हेय काय ते तर काही समजणा नाही त्यांचांगून
बरं होतं का त्याला?
त्या म्हणत, व्याज भरेल होत.
कोणच बरल त्या गाटातलं लई अवघड आहं त्या गटाच
मग कसो होयचो स्थिती आमच्या गटावाणीच त्यांची स्थिती
हां.
व्यवहार निट पाहिजे गटाच्या इथला
अवघड आहे लई
अवघड काही नाही बर का व्यवस्थित कधी केलं ना तर अवघड काहीच नाही.
ओ हा तेच म्हणणे आहे ना म माझं व्यवस्थित कधी केलं तर त्याकडे बसले काय मम्मी?
नाही नाही ते पाहून गेले ना नाचणीचे
हो काय.
मायाकडे नाही आणल्या.
आहे ना? ब बचत सुद्धा भरेल नाही मग कस काय दिन बर यानला कोणी सांग सांग बर तूच आता.
रोज त्याचं बचत बचत म्हणून चालू होत.
बचत सुद्धा भरलेली नाही त्यांची लय थकीत होती. हम्. हो ना भरलीच नाही तर भेटन कसं.
त्या म्हणत होत्या कशात ही कविता म्हणत होती मम्मी मम्मी तुम्ही बचत बी भरली नाही दोन वर्ष.
मंग.
म्हणल आता आपल्याला काही माहित नाही बाई त्यांच्या आता तुमचे काय गोंधळ
तेच ना. मंग.
तिला असं वाटलं असल कविताला लगे मी मम्मीच सांग रे पण आता मग म्हटलं बाई बोलायला भी तर काय?
तसं नाही ग पण अअ म्हणजे कसये आप व्यवहारच क्लियर नाहीये. मग आता तुम्ही दोन दोन वर्ष भरणार नाही मंग कविता काय तिच्या घर घरातून देईन का?
त्यांना तेच म्हणलं ना मग त्यात ते म्हणे तेच म्हणे मंग तुमची सगळ्याची ज्यांना पैसे घ्याले नाही त्या पाच पाच हजार रुपयाे दे वाटायला
हां. अगं त्याच्यात पैसे तर पाहिजे ना ते पाच पाच हजार रुपये द्यायला. नाही तू सांगते त्याच्या गटात पैसेच नाही ना काही.
हाय ना मंग ती म्हणे ना मग दिवळीपर्यंत एक रुपया पण भेटत नाही मंग.
नाही कोणालाच भेटत नाही.
कारण की या बिचारी न स सगळं क्लिअर करेल की शो पूर्ण आणि आता पहा बिचारले इतकं दुखण नाहीले कोण पाहिना तर नाही तिला डोकून ऐय आता कालपासून ओजून दाखवून देईन तिला.
हा ना.
ती माणसाल पाहून असं हेच करून घेते म्हणत्या मुरके जुरके मारून घेते.
हा का हून असं?
काय माहिती?
अेे उटव अहकडे अे डोळे बिबनगची बाहिती
एवढ आह नाई मग त्या साठ म्हणे रात्री त जसोभे वाटत होत
ते डोळे ब असे डोळे बी कसे करन पाह ती
असं बाहेरचा पटका पडला आणि काय का
हा अशी वेगळंच पाहात पाहिती हम् परत नल दवाखान्यात काय तरील तुला हा नाहीत काय
नाही गररीबाची माग का ही पिढा आहे त का
हो खरंच ते
नाही तेच पहायला गेलं तर पण तमण सांग का प तही माणसाला कोणालाच समजा असं येणे राहात माणसाला बैश्यापार येणार राहात बैला माणसं शेवपारी्या आणि रा आता बिचार्याला बा आता ते बिचाराला पण आठ दिवस त्यांन कुठं भाकर खाली गल्लीत कोण त्याला विचारलं सुद्धा नाही क पुढं खवरायला पुढ मग पण माणसच नाही द भई असं काय असल्या माणसाला दरवाजा तुबाा नाही करीत माहिती का अर्चण ते मग
कुडं कामाल जा येईन खापून काहीन मन कुठं खा माणूस कुठं खाईन माणसाचल्या अवघड राहत तेव्हा डबा नव फ्रीज मधून
ते त्या बोकडे बघतोस आो एवढा आठ दिवस बी नव्हती दद बरं का आठ दिवस नव्हती तुल कोणी म्हणलं नाही इकडे ये का खाय म्हणून
नाही म्हणत बाई
माणसाला ते बोकडे बऊ तिकडं त्या दिली बोस्तीत जाऊन जेवतात श्रीखंडाच्या
बाई बाबरं
पण असं गल्लीत कोणाची म्हणायची हिम्मत नाही झाली की इथं इथं ईवून जेवा आणि ते तर समजा शोबीस तिथे किती? काम करते ते
हा
त्या आता त्याच पूर्ण मळतलं काम करू लागत ते सगळं काम करू लागत सगळवढं शेती हा र रिकमी ती कोणाला गोडबरच्या आता नाही पाहिजे ती तोंडा ना म्हणून तनी पाहिजेत कोणाला
हम
त जेव जेव बलर तलग
माणसाला बीना जोपर्यंत बई नसते ह असली जोपर्यंत किंमत नाही राह
हा नसली का मग तिची करते
हा जर होती तर किती शिवाय देत होती तिला
शिवायच समजलं पण ब पंचचा गोळ्यानाी परिणाम होऊ शकतो अर्जांचा किंवा मानता
हम्म
ह ना
लोकडे पाप हम
म्हणल गोळ्याचे बी रिॲक्शन म्हणजे गोळ्याचे पण हे असू शकते.
काय स म ते
नाही ओ आता ते तुम्हाला सांगू का गोळ्यानी ना म्हणजे शरीर काम नाही करीत तर करीत आणि हे बी होत माणसाचे मानसिक संतुलन नही बिघडत का?
हम् ह
ते पण मला तर तीच वाटर तिचं असं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं
माझ्या वर डोळे मोठाले करून पाहती.
हम्म.
माणसाकड
हाव तशीच पाहू राहिली.
डबल कॉल कर.
हा हा करते मी कॉल नऊ मिनटं झालीय ना अजून थांबना दोन मिनिटं
हां हां कायमती